हा बोला मॅडम.
हा ताई, काय करताय?
काय नाही, मी जॉबलाय ना, रिसेप्शनलाय हॉस्पिटल ला आता सध्या. ते जरा फ्री वेळ होता. पेशंट काय नव्हते, म्हणून म्हणलं चला कॉल करून घेऊ.
अच्छा!
काय चालय तुमचं?
आमचं काय नाही मला आज सुट्टीय. मी ही जॉबलाय. आज अ आम्हाला सॅटरडे ऑफ असतो. हो, हो म्हटलं आज टा स्क पूर्ण करूयात.
हा तेच म्हटलं, पंचमीविषयी थोडं बोलू असं, कारण मग दुसरे कुठले विषय अस माझे दोन तीन विषय झालेत ना, पहिले दोन तीन कॉल झालेत, हा चौथा क कॉलय माझं तुमचं,
माझा अकरावा-बारावा असेल.
होय काय, अहो मला माहितीच नव्हतं. मी आता या दोन- तीन दिवसातच ओपन केलय ऍप. त्याच्या मुळ ते, आता महिना झाला चालू झालय म्हणताय ना लेडीज.
हो, हो.
मला नव्हतं का माहिती. म आता मग गेल्या वेळेस तुम्ही केलतं, हेच काम, कार्याचं? आत्ता पण आलं होतं मी बघितलंच नाही. ते आता दोन -तीन दिवसा पूर्वी ओपन केलं. ते चालू झालंय म्हटलं चला कराव. पण असं कसं होतय, आपण फ्री असल की, समोरच फ्री नसत. यना समोरच फ्री असल्या की, आपण फ्री नसतय. हा प्रॉब्लेम होतोय.
वेळ मिळत नाही टास्क आणि फोन व फ्रेंडला मोस् स्टली समोरच्याचा टाइम बघावा लागतो. बाकी टास् टास्क करतात आप आपल्या वेळा प्रमाणे. पण फोन अन फ्रेंड मध्ये, बघावा लागतो वेळ.
हा, काय म्हणताय मग कसे? पंचमी सलिब्रेशन करतात, तुम्ही. तिकडं तुमच्या इकडे.
आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी म्हणजे पहिलं तर बऱ्याच प्रथायेत. जस केस विंचरायचे नाही, काही भाज्या वगैरे कट करायच्या नाही. आता हळूहळू कमी होतय. ते म्हणजे केस वगैरे आता, ऑफिस ला जाणारी जी स्त्री आहे समजा, तिला विंचरावेच लागतात, नाही का.
हो.
तर अशा काही ज्या गोष्टी, त्या कमी होतायत. पण बाकी अजूनही जसं आम्ही लहान होतो तेव्हा वारुळाला दूध वगैरे घेऊन जाणं. या सगळ्या गोष्टी केलं जायचं म्हणजे साडी नेसून, तर जिथे वारूळ असेल,
आ तर तिकडं तुम्ही काय म्हणता तवा वगैरे ठेवायचा नाही किंवा केस विंचरायचे नाही तर ह इकडं त असं नसतं आम इकडं पोळ्या करतात पुरण पोहळ्याचा नैवेद्य असतो. पुरणपोळांचा नैवेद्य वगैरे घेऊन मग वारुळाला जातो. तिथं मग दूध वगैरे पुरणपोळ्यांचा नैवेद्य फुलं वगैरे घेऊन जाऊन पूजा वगैरे करतो. मग तिथून आल्याच्या नंतर मग जेवण पण करत नाही. जोपर्यंत वारळाची पूजा करत नाहीत तोपर्यंत जेवण करत नाहीत. आणि ते केस विंचरायचं नाही वगैरे असं इकडं नाही एवढं काय आमच्या साईडला म्हणजे कराडच्या भागात तर नाहीये. तिकड नािकला पण पण ते कस आहे की ज जॉब लागणाऱ्या माणसाांना करावंच लागतं ना नाही हे करून काय करणार आहे. म्हणजे पहिलेचे जे आहेत ना जुन्या लेडीज ते पाहतात
हा तवा पण ठेवत नाही गॅसवरी म्हण तर त्या दिवशी कडईत चपात्या करणार बरचस
हा आमच्याकडे तसं नसतं आमच्याकडे वेगळच आहे आणि हिकडं खेळणं वगैरे पण असतं ना आमचे तर पंचमी पासून स्टार्टिंग करतात कारण महालक्ष्मीचा जो सण मोठा असतो ना इकडे मग तर पंचमी पासून जे लेडीज खेळतात ना ते वेगवेगळ्या गाण्यांवरती ते मग गौरी महालक्ष्मीचा सण होईपर्यंत चालू असतं रोज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत खेळण
अच्छा
हा म्हणजे इकड खूप मंजे अशी मजा येते प किंवा झोके वगैरे असतात झोके वगैरे बांधतात
हा हा आमच्याकडे झोके बांधले जातात आता जरा प्रमाण कमी झालंय अ म्हणजे एवढं पहिल्या सारखं नाही सेलिब्रेशन होत पण पहिले आम्ही लहान होत तेव्हा झोके वगैरे प्रॉपर आणि गावात आणि शहरात फरक पडतो ना मी पहिले गावात राहायची तर गावात सगळ्यात व्हायचं
हा हा ह नाही इकडे पण इकडे चांगलय आता सिटीमध्ये एवढं नाही कोणी हे करत पंचमीचं पण आमच्या इथं खूप म्हणजे लहान मुलांपासून सगळे साड्या वगैरे नेसून झोके वगैरे खेळायला असं वारूळाची पूजा पण लेडीज करतात सगळ्या
हम् हम् इकडे अ ते असं वड्याच्या पानावर काहीतरी बनवून पण देतात एक पदार्थ मला नाव नाही आठवत आहे
हा हा हा आणि तुमच्या इकड ते हे नाग नरसोबाचं चित्र वगैरे तुम्ही लावत असाल ना
हो हो हो हो म्हणजे पूर्ण महिनाभर असत का ते नागपंचमीच्या आधी लावल जात का
अ नाही पंचमीला लावतात ते पोळ्याला का काहीतरी काढता वाढता ना असं असेल तुमच्या इकड अस पद्धत आहे हा हा आणि हा हे घालून आमच्या इकडे कसं आहे आमच्या इकडे ते कुंभारचे लोक असतात त्यात ना ते हेचे तिचे नाग बनवून आणून देतात जोडी असती नागांची ती जोडी आणून मग पुजतो धान्याच्या राशी मधे अशी पुजायची अ आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी ना असं असं अ वस्त्र वगैरे अंथरूण त्याच्यावर ते धान्यांचे रास करून त्याच्यावर पुस तो मग त्यांच्या गळ्यात तो पिवळा दो धागा वगैरे घालतो पुरणपोळ्यांचा नैवेद्य आणि लह्या वगैरे असतात ना त्या आपण बनवतो ज्वारीच्या त्या लाह्या कंपल्सरी तरी लागतात नैवेद्याला नागोबानां त्या करतो मग अस तव्यामध्ये हे टाकून किंवा कडईत टाकून थोडस हे त्यांच्यापुंरत आपल्या निवदाला करायचं
अच्छा
अशी पद्धत आहे इकड गावाला तुम्ही विकत असाल ना तला ना तस
नाही आमच्याकडे असं तुम्ही जे सांगितलं ना नागाची नाग कुंभार लोक नाग बनवून देतात जोडी आणि ते तस ल पो नाही तस काही नाहीे म्हणजे नाग वगैरे नाही आणत नागनरसोबाच ते चित्र आणतो ते चित्र चिपकवल जातं दे जवळव आणि मग त्याला ते पाच शनिवार चार शनिवार कि काय माळा घात जातात आणि मग हा आघाडा आणि हरळीव माळ घालून त्याच विधीवत अस सगळ
हा हा हा ठीक आहे चालेल आमच्याकडे आहे आमच्याकडे व्यवस्थित पद्धत आहे आणि कसं पोळ्या केल्याशिवाय. पर्यास नसतो कारण पंचमी हा सण श्रावणातला पहिला असतोय नाही. इकडे त्याच्या मग पोळ्या कराव्याच लागतात पुरण पोळ्या नाही करून चालतच.
हा नाही तुमच्याकडे एवढं पुरणपोळ्या वगैरे करतात पण इ. थ म्हणजे गव्हाची खीर केली जाते. ते आणि असं काही कट पण नाही करत पुरणपोळ्या तर दूरच म्हणजे तवा पण नाही ठेवत ना. तर कढईत त्या वेगळ्याच प्रकारे पोळ्या करून भाजून घेतात. फक्त कशा तरी नाही का कारण तवाच ठेवायचं नसतो. हा केस धुवायचे नाही विंचरायचे नाही केस विंचरत पण नाही काही कापायचे. नाही विळी नाही विळी पण नाही त्या दिवशी यूज करत. हो बऱ्याच बाया आधी. तयारी करून ठेवतात आदल्या दिवशी की उद्या ही भाजी करायची तर कट वगैरे करून ठेवण तसं.
हा हा हा इकडं नाहीय तस इकडं सगळंच म्हणजे असं चालतं इकड म्हणजे पद्धतच. नाही ना हो तशी पहिल्यापासून आलेली ती परंपरा आहे ते आपण चालू ठेवतोय.
हा हा हा.
आणि काय करतात पंचमीला तुमच्याकडे.
पंचमीला आणि झोके वगैरे आणि लहान मुली मग. अं नटून थटून नाही का साडी. वगैरे नेसून मग ते वारुळाला जातात मला ते चुकीचं वाटत कोठेतरी ते वारुळा. अरे एकाच दिवशी सगळं ते दुग्धाभिषेक. पाणी टाकलं जातं उलट बिचाऱ्या नागाच घर आपण कुठेतरी उद्धवस्त करतोय असं वाटत.
नाही बरोबर आमच्या तर त्या आमच्या तर त्या बिळामध्ये नाही टाकत. जिथं पुढं आपण पूजा वगैरे करतो ना तिथं थोडस नॉर्मल दूध. टाकायचं नैवेद्य पण तिथंच पोळ्यांचे आम्ही काढून ठेवतो कसं आहे मग कसं. दुसरं कोणीतरी नाग अस नाग जरी नसेल तरी दुसरं कोणीतरी कुत्रा म्हणा किंवा. काय म्हणा गाई म्हणा असं खाऊन जातात ना नैवेद्य तो. त्यामुळं आत अशा पुढच्या साईडला ठेवतो हा तेच ना कोणाच. तरी मुकात गेलं तरी चालतय असं हम्म.
छान आहे आपली संस्कृती नाही का म्हणजे नाग एवढं विषारी असतो. पण त्यालाही आपण देव मानतो अर्थात तो विषारी आहे पण तो शेतकऱ्याचा मित्र
शेतकऱ्याचा मित्र समजात आणि तो काय कर. करतच नाही ना आपल्याला मेन म्हणजे आपण जर त्याची आपण जर त्याची चुकीत चुकीत सापडलो कायतरी किंवा आपण जर त्याची खोड काढली तर तो आपल्याला काही करू शकतो ना. आणि ऍक्च्युली कस होतय आताच्या हेच्यात आपण नुसतं पाहिलं मोबाईलवरती तरी आपल्याला भीती वाटते्या मग ते ओरिजिनल पाहिल्यानंतर आपण. समोरच जाऊ शकत नाही ना.
हो आणि आपण ऐकलेलं असतं ना असं बरंच कि साप चावल्यानंतर. तर याचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे आपण जास्त घाबरतो खरं त्याला, भीती मनात निर्माण झालेली असते.
मध्ये पण भीती आहे अन् आपल्यामध्ये पण आपण छोटुस जरी अस पिल्लू जरी दिसलं ना तरी किती घाबरतो, असं वाटतं त्या साईडनी परत जाऊच नये, हाय ना, नाय आहे एक प्रकारची ती प्रथा, पण नाहीे तो तर काय करतोय प्राणी आपल्याला तेव्हा. तो प्राणी आपण जर खोड काढली तरच आपल्याला काय करतोय.
हम्म, तसे बरेचसे प्राणी अ विनाकारण तरी आपल्याला त्रास देत नाही, उलट मला असं वाट त मानवच त्यांना त्रास देत असतो नाही का, आपल्या फायद्यासाठी
आता मुला लहान मुलांना काही कळत नाही, लहान मुलांना दिसलं तर लहान मुलं दगड मार तात किंवा काय करतात, म जेणेकरून आपण त्याची खोडच काढल्यासारखं होतंय ना मग. ते असं होतंय, त्याच्यामुळे मग लहान मुलांना तर आपण सांगितलं पाहिजे. लहान मुलं आताची आ ऍक्टिव्ह आहेत म्हणा, पहिले घाबरत होती ते आत्ताचे पोरं नाहीत घाबरत.
हो हो.
चे मुलं डायरेक्ट सांगत येतात घरी, मम्मी अगं असं असं हाय. भेत नाहीत, आपण एक परे घाबरतो पण मुलं घाबरत हो तेच ना, ऍक्टिव आहे आताची शार्प हाय पिढी एकदम. आपल्यासारखं नाहीये, आपल्याला लहानपणी नव्हतं एवढं काय
हो आपण नेस्ट याच विषयावर बोलूयात अच्छा.
हो ठीक आहे चालेल मग. किंवा हो नाहीतर मग वटपौर्णिमेविषय ते बोलो. पुढचा कॉल केला तर. ह किंवा मग आपले सण इकडचे. ह्याच्या विषयीच बोलू.
चालेल-चालेल वटपौर्णिमे विषय बोलू.
मिनट बाकी आपला बोला. दहा मिनिटाचा कॉल झाला पाहिजे ना. हा हा काय म्हणतय आणखीन तुम्ही तिकडे काय चाललंय पाऊस. हे इकडे खूप पाऊस असतो आमच्या इकडे कराडला. आम्ही कस कोयना डॅमच्या जवळ पडतो ना. मॅडम कोयना डॅम आमच्या हित जवळ आहे त्याच्यामुळे आमच्या इकडे खूप पाऊस असतो. असा कंटिन्यू असतो पाऊस गड अजिबातच नसतोय
अच्छा इकडे एवढा असतो म्हणजे. नाशिक कडे असतो आम्ही. तर असतो नाशिक मध्येही बऱ्या प्रमाणात पाऊस असतो. आता पण लेट झालाय या वर्षी. पण चालू झालाय आता.
तुमच्याकडे आता त्र्यंबकला वगैरे गर्दी असेल श्रावणात.
हो. हो. हो त्रबकला आता म्हणजे दर्शन. नाला जायचं म्हटलं तर सहा ते सात. तास आम्ही पकडूनच चालतो. खूप सकाळी लवकर गेलं चार वाजता तर दोन अडीच तासात दर्शन होत नाही तर मग. सहा-पाच सहा तास लावत्यातच खूप प्रचंड गर्दी झाले. ठीक आहे. चालेल छान वाटलं ताई बोलून. ओके थँक्यू बाय बाय
हा.
आशरिक